हॅलो हॅलो येतोय का. हो मला येतोय. तुम्हाला येतय का?
हो येतोय बोला नमस्कार
नमस्कार ताई हम् काय तर लावरले का काम घरातले
हो हो तुमचे
हॅलो हा येतय आवाज नाही हा हा येतो ते मध्ये मध्ये कट होतोय त्याच्यामु
हा हा
अ कुठल्या ह्याचं प्रवासाचं
हो हो
हॅलो हॅलो
येतोय आवाज म्हणल
हा काय नाही एवढा प्रवास केला होता का कुठे तुम्ही
हो म्हणजे अस ट प्ला वगैरे गेलेली मी
हा आता उन्हाळ्याची सुट्टीसाठी
हा तसं नाही अजून तरी गेलेली हा
हा कुठे गेला होता ट्र्रीपला
हम् म्हणजे खूप सारे होते महाराष्ट्राच्या बाहेरच होते ट्रीिप हम्म हा हा
किती दिवसांची होते ूप
प्रीप होती तेरा दिवसांची
बरं
अं अगोदर आम्ही हैदराबादला ते गेलोत
हा हा
इदा फिलम सिटी परत तिथं बरेच जू वगैरे आहेत मोठ मोोठे हा ते आमची भौगोलिक होती ना ट्रीप
बरं भौगोलिक ट्रिप होती हा
भौगोलिक होती त्याच्यामु मग ते सगळे प्राणी संग्रहालय ते बघितले आम्ही
वेगवेगळं हवामान ते तिकडं होतं ना वातावरण तिकडं कसं आपल्यासारखंच पण अन्न पदार्थ वगैरे वेगळे होते तिकडं
अ बालाजी साइड ला तिकड ना तिकडं भात आणि तो पण आणिणी इकड सवय नव्हती ना मग ते जरा थोडं हा बना मिठाच आणि आपल्याकडे कस भात आणि त्याच्या सोबत वरण खातात ना आपण सह ाळी कुठली पण ह हा तर तिकल्यांतच गेलेलो मग ते भोपळ्याची भाजी वगैरे त्याच्यावर सांबर म्हणून
हम्म
हा म्हणजे हा आपल्या इकडचं आणि तिकडच्या अन्न पदार्थात खूप त पा होत होती ना
हा ना तिकड चपाती नव्हती कामी
चपाती नाही काहीच नाही तिकडं फक्त मग इडली इडली वगैरे नाही नाही भाकरी वगैरे तसं काहीच नाही म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रांतामध्ये गेलो होत ना म इडली वैरे मिळाची कुठ कुठ कुठ कुठ म्हणजे सर्रास होती तिथं पण त्याला पण असं मीठ कच असायच आपल्याला तट मी तडच्या भागात जास्त खा ची सवय आहे ना हा तर मग क्रटला घरी म्हून आई ना हे दिलेलं शेंगलाण्याची वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून खायचं तरी दोन दिवस होतात तिथं पूर्ण बघायला ते म्युझियम वगैरे हा
हम्म हम्म म लहान मुलांसाठी जास्त ते हे असेल
अ लहान मुलं नाही असं कॉलेजची ट्रिप होती हा कॉलेजी तरी
जुनिर
अ सिनियरच होती ग्रॅज्युएट ला असताना गेल्या होत हा ग्रॅज्युएशन करताना हा ते जओग्रफी मध्ये आपल्याला राहत ना वेगवेगळे हवामान वगैरे ते हा ह त्याच्यामध्ये म भौगोलिक स्थिती हम्म त्याच्यामुळे मग होती खूप हा मोठी होती
हम्म म का इकडनं बस केली होती का पूर्ण मग एवढ्याना म्हटल्यावर
हा बस केली होती ते नाही कठरा्या ह्या वेळेस असतात
ट्रॅव्हल्सची
हा ट्रॅव्हल्स केली होती एक ह
म कॉलेजने अरेंज केली अस तसग कॉलेज निसत
परत ते मॅडम वगैरे होत्या तीन चार जणी तीन चार सर होते सोबत आमच्या मग ते शिपाई मामा होते सामान उतर चढू लागला हा हम्म परत हा
हा मग तिकडनं तिथून कुठे गेले मग हैदराबाद वरून
आता एवढे रूट आठवणीत नाहीत माझ्या पण कन्या कुमारी गणपतीपुळे येथे कोल्हापूर परत ते उऊटी वगैरे ज्या म्हणजे क्रमाने लक्षात नाही बरेच दिवस झाले ना स गेला होताात हा जिकडच्या तिकडं आणि परत पण आम्ही कोकणामध्ये गेल्या होत एकदा तर कोकणामध्ये कसं कोककणातली ट्रिप खूप छान होती जी फॅमिली ट्रीिप तती हम्म आमचे अं अ आमचे क्रिएटिव्हज होते आमच्या सोबत आणि खाली एक किरायदार होते मग त्यांना उन्हाळ्यामध्ये कोरटाला ते सुट्टया असतात ना
हा हा बरोबर.
हा मग त्यांनी काढली होती तर खूप मज्जा आली म्हणजे तिकडं आंबे वगैरे आंब्याचा सीझन होता ना तेव्हा. वेगवेगळ्या ठिकाणी हा आणि ते वळण वळण.
हम्म सोलकडी खाल्ली का तिकडं?
हो हो सोलकडी खाल्ली परत ते रान मेव खूप असतो तिकडं. हा रानमेवा खूप असतो तिकडं.
हम्म नाही त्यांचं ते आगळ वेगळंच अस
हो हो वेगळंच असतं त्यांच्याकडे सगळं.
हम्म. त्यां त्यांच्या तिकडच्या सोलकडीचा जो आगळ मिळतो तो आप इकडं नाही महाराष्ट्रात मिळत.
आपण अ किती पण त्याला टास करून बनवा तेवढी अशी ची वेगळी होत नाही आपली वेगळीच टेस्ट लागते.
हा घरची वेगळी लाग ते त्यांची वेगळीच लागते ते एवढ्या मोठ्या-मोठ्या प्रमाणात बनवतात. तरी त्यांची सारखीच असती चव.
हो हो तिथे पना हो हो. हा ना असतं तिकडं.
चाल तिथं वातावरण तर त असं गरमच असणार तिथं ह्याच्यावर बीच व वगैरे गेलं का मग इथं समुद्र
गरमच असाय महाबळेश्वरला हा गण पतीपळेला गेलो होतो तरी इडं आपल्याला असं दट वातावरणाची सवय नसती ना. गणपती पळेला पण खूप असं दमट वातावरण राह तं तिकड असं हे झाल्या सारखं हा घाम येतो नुस तं चिप चिप चिप
चिपचिप हा सवय नसती ते ह्याची वातावरणाची.
सवय नस
त्यांनी आपण अजून तरी गणपतीपुळेच चांगलं आहे हे आहे म्हणजे अजून स्वच्छता आहे री वगैरे अजून तर तिथं आहे. ह
तर काय म्हणजे असं दर्शन घेऊन कधी बाहेर पडताल म्हणजे असं तं होतं तिकडे आणि कसं ते सवय असणारऱ्यांना राहता त्या वाटना एवढं काही वाट
ती लई गर्दी गोंगट असलं की आ थोडस जीव घाबर होतोय.
हा हा. तिथं गणपतीपुळेला नव्हती एवढी मग ते आमच्या सोबत होते रिलेटिव्हज वगैरे आमचे मुलं ते मग सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तिथं लाटामध्ये जायचं आणि मला असं थोडं मध्ये गेले ना ते असं वाटायच फिल्लीेत सगळ्यांना इकडं या इकडं या करायचे. लाटाळमध्ये ते जायचे आता जेंट्स असल्यामुळं ते खूप ह्याच्यात जायचं पण काही पण धोका होऊ शकतो ना पण बातम्यात वगैरे अस बघितलेलं असतं मग मला खूप हे व्हायचं असं
त्याचा अंदाज नसतो ना
हा आता रील ते असल्यामुळे आपल्याला - पण नको असत त्यांना मग मानायला आमच्या सोबत होत्या लेडी पण हो- - त्याना मग त्यांना आम्ही म्हणे जे कशाला जाऊ देयल्यात काकांना तिकडं तुक अलीकडं गोळा आणि ते खूप एन्जॉय करायचे पण ते लाट आले की त्याच्यामध्ये आणि लेकर खूप तिथं खूप एन्जॉय केलं म्हणजे सगळ्यात जास्त हा
हा ना ते ना आणि कसं न जाणं पण कधीतरी होतं आणि - विन जागा आणि पाणी एवढं बघायला मिळाल्यावर
हो तरी तिकडे आमची आठ दिवसाची ट्रिप होती तिथुन परत त नाणीज ला गेलो मग तिथ नाणीजला अस रात्री मुक्काम केला एवढं छान वातावरण येते त्या नानिजला पण असं निसर्गरम्य वातावरणाय खूप छान वाटलं तिथं पण ह रात्री मध्ये कामी राहिलो तिथं म्हणजे जेवण वगैरे बाहेर सकाळी तिथंच नाश्ता ते केला
हा
अे दर्शन वगैरे काहीच झालं नाही तिथं हा हा सकाळी कुठ तरी गेले होते वातावरण खूप छान आहे एकदम एकदम निसर्गरम्य ओरिजनल वाटायचं ते तस हा तिथून ते गावाचं वाटत नव्हत तिथं
हा मस्त काय दिवसभर खायचं मस्त आराम करायचं फिरायचं
उंच डोंगरावर बाजूनी अशी हिरवीगार झाडी वगैरे खूप छान होतात तथं
हा ना हम् मग भरपूर भरपूर दिवसाची ट्रिप होती तुमची मग हम्म तिकडनं आल्यावरती मग तिकडचे फोटो बिटो सगळं आठवणीत असल
हो आहेत ना तेव्हा फोटोच होते ना जास्त अस कॉपीज वगैरे काढून आणलेल्या होत्या आता काय मोबाईल मध्येच निघायलयं
हा आता ते आता लगेच बघायला मिळतं फोटो काढले की लगेच बघायला मिळत फोटो
तयार केल्या खूप छान वाटलं
मलाही छान वाटलं बोलून हम् चालेल हा चालेल करते मी परंत हं